येतोय का आवाज.
हां आला आला बोला.
काय म्हणताय झालं जेवण.
हो झालं की तुमचं.
झालं बघा आतां झोपायची तयारी.
हा होय तेच की हा हा.
ती. बाळ तुमचं लवकर झोपलंय आज.
होय लवकर झो दुपारी लवकर उठलेली. म आता लगेच झोपली उशर झोपलीया साडेनऊलाच.
अरे वा चांगलयं की सकाळी लवकर उठते का काय.
सकाळी होय सात साडेसातला उ त्या कधी लवकर उठले की मग दुपारी लवकर झोपते म नाही तर झोपते उठली की म संध्याकाळी लवकर झोपतीया.
बर.
हा.
हा हा हां झोपलं, लवकरच झोपलं ते. पण.
होय आज लवकर झोपले वाटतं?
हो.
हां हां.
मग आणि काय? झालं की.
हा होय आवरलं सगळं.
हम्म हम्म हम्म उदा उद्या उठायची तयारी का?
होय होय उद्या हे उठायची तयारी, तुमची झाली का तयारी?
चालूय बघा करायच आता हळूहळू.
व्हय ते दिवसभर चालूच असतय काय काय हे नाई.
हा तेवढा हाय, वेळ संपून जाते पटकन.
दिवस कधी जाईल अ सांगता येत नाय.
की येत नाही येत नाही होय आणि त्या म्हणत्या
काय नाय बगा.
काय चाललंय अजून काय विशेष?
विशेष काय असं काय नाई.
हा हा हां बाकी काय म्हणताय?
काय नाय हा फिरायला वगैरे कुठे गेला की नाई?
नाही मध्ये नाशिकला गेलो होतो दोन दिवस अ न्यू इयरच्या वेळेस.
हा हा तिथे यांच आहे ना? अ गजानन महाराजांचं.
नाई नाई नाई नाशिकला नाशिकला त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर
हा हा.
साइडला मग काय दोन दिवस गेलो होतो सकाळी गेलो पुण्यापासून म्हणजे जवळ आहे तीथन आम्ही राहतो तिकडन ना मग गेलो जायला पाच सात तास लागले तरी मग तिथनं काय आपलं तिथे पहिल्या दिवशी गेलो त्या दिवशी काय रेस्ट वगैरे केली संध्याकाळी मग ते एम टी टी सी म्हणून गव्हर्नमेंटचं एक प्रोजेक्टय
हा.
मग तिथं असं बॅक वॉटर हाय.
हां.
त्याच्यासमोर असं कॉफी शॉप वगैरे केलंय.
हा म्हणजे बघायला छान असेल.
हा बॅकवॉटरच्या हेच्यात तुम्ही बोटिंग करू शकता आणि म्युझिक डी जे वगैरे लावलेय म्हणजे नाईट नाईट आऊट चस की थोडक्यात ओपन स्पेस आणि नाईट आउट असं केलंय आणि ला हा लहान मुलांना खेळायला एक जागा केलीय.
मग बघण्यासारखं म्हणजे मंदिर वगैरे को कोण कोणती येत?
आणि मग ते त्या दिवशी संपलं मग दुसऱ्या सकाळी उ दिवशी उठून आम्ही तिथे एक पेरूची वाडी म्हणून फेमस आहे म्हणजे तिथ त सगळे पदार्थ पेरूपासून बनवतात.
बनवतात का?
आईस्क्रीम अजून पोहे वैग वगैरे हा शेत हा अ बनवतात, त्याची पेरुचीवाडी म्हणून प्रसिद्ध आहे मग त्याचं कसं आहे. अ एकीकडे लहान मुलांसाठी गेम्स आहेत खेळायला घसरगुंडी वगैरे सगळं. आणि ते गेम पण आहेत म्हणजे उम्म काय म्हणतात. गोळी बंदुकीचे वगैरे खेळ नसतात का?
हा तसे म्हणजे स्पॉर्ट गेम्स आलेय लहान मुलांसाठी म्हणजे एंटरटेनमेंट साठी आसल.
आहे हा आणि दुसऱ्या साईडला त्यांनी कसं केलंय पक्ष्यांचं केलंय. म्हणजें पक्षी
ती मिळू शकते नां आप म लहान मुलांना कोणकोणत्या आहेत ते समज
अं खूप सारे पक्षी आहेत, सरडे आहे पक्षी. आण ते काय करतात, अं सरडे पणं वेगवेळ्या प्रकारचे आणि क बदक वगैरे असे मोकळे सोडलेत. ते काय करत नाहीतं आपल्या स्वागतासाठी थांबतायेत. पणं आपल्याला काही चावत वगैरे नाहीत, आणि ससा.
लासल नां!
हां आणि जे लवबर्डसं वगैरे आहेत नां त्यांचा पिंजरा य मो ठा म ते आत आपल्याला म्हणतात तुम्हाला जर हातावर घ्यायचं असल, त्यांना खेळायला तर घेऊ शक ता म आपण आत जायचं आणि ते मक्याचे दाण्ये देतात आपल्या हातावर.
हां ते मक्या चे दाण्ये दिल्यावर लगेचं येतं असणार! खायला दिल्यावर लगेचं येत असणार.
खायासाठी पटक येतात तर तेवढंच ते असं-असंच. सगळं मिळून त्यांचं ते आहे, आणि अजून एक बॅकवॉटरच्यां बोटिंग वेगळी. आणि नॉर्मल बोटिंग वेगळी बॅक वॉट रच्यां बोटिंग मध्ये काय केलं यांनी, आपण बोट तसं नाही गोल रांऊड बोट आहे. म्हणजे तें गोलगोलचं फिरतं.
हां!
आपले बोटिंग कसं नॉर्मल हुबे वगैरे असतेत नां, तें तसं नही आहे, गोलगोल फिरायचं बोटिंग आहे.
म ते चक्कर वगैरे मारत नाही कां म गोलगोलं.
अ हां ठीक आहे एवढं नाही ओके-ओके.
म्हणजे म्हणजे ज्येष्ठ नागरिक वगैरे असणारं म्हणजे ज्यांना बी पि चा वगरे त्रास असणार त्यांना जरा ते घाबरल्या सा
हां मग ते त्यां नुसारच हें करतात बसवायच आणि मग! काय एक राऊंड मारून आणतात पण त्याच पणं म्हणजे त्या तिकीटच्या मानाने एवढं काही नहीया म्हणजे ते बो टिंग च नुसतं त्यांनी शंभर रुपये पर हेड केलय, एन्ट्री फी वेगळी आहे त्यांची.
म्हणजे जास्तं महाग ये क्वालिटी पण नाही, आणि काहीचं नाही असं आलं झालंय म ते.
त्याची ऍडव्हर्टाईज पणं माला काय तिथल बं मिसळ पण आवडली नही. आणि आईस्क्रीम आहे म्हनलं त! हां इसेन्स घाल-घालून आइस्क्रीम बनवलेलं आहे, मला असं वाटलं की वेगळं काहीतरी
म्हणजे आपल्याला कसं पेरु म्हटलं वं आपल्याला वाटलं तें पेरू पासून बनवलं पन ते पेरूचे इसेन्स आतां आपल्याकडे कसे आंब्याचे वगैरे मॅगों इस सेन्स पायनपल इसेन्स असं असतात नां त्याच्यापासून बनवले असनार.
एवढी प्रसिद्ध आहे, म्हणजे सगळे पेरूचे झाडं आहेत तिथं आणि झाडांना पण असं डेकोरेशन वगैरे केलंय, तर त्या मानाने तें काहीचं नही, म्हणजे जसं त्यांनी ऍडवर्टाईज केली नां! पेरूची वाडी, पेरूची वाडी पणं ते तसे. तेवढं नईया मं तें तेवढं बघीतलं आम्ही माॅरनींगला जाऊन, तिथन ते सुला वाइन आहे नां आपली वाईन कशी बनवत्यात.
हां हां!
मग तें सुना वाईन म्हणून ऐक आहे सगळ्यात प्रसिद्ध नाशिक मधलं. मग त्यांच एंट्री हां ते एंट्री फी आहे पर हेड दीड हजार रुपये पण मस्त आहे. अं म्हणजे एक नंबर आहे ते एरिया पण भरपूर मोठा आहे. भरपूर फिरायलायं आणि त्यांनी कसं केलंय अ आपले वाईंचे, वईंची बाटली असते ना ती कशी बशती त्यांनी दाखवल अल्कोहोल कसं बनतते आणि ते वाईन बोट बोटल अशे उभे केले आहेतं काचेचे खूप मोठे, मोठे म्हणजे फोटोशूट करायला
हा, हा जे आता म्हणजे कसं तिथं गेल ते एक जस अ हेच्यावर रीलीलस वगैरे बघून पण लोक जातात ना.
मग ते बॉटल्स वगैरे फोटो काढायलाय खूप सारे अशे म्हणजे फोटोशूट साठी खूपच एक नंबर आहे आणि त्यांच पण आवडल मला दीड हजार घेईना का पण तिथं जे खायला जे आहे ना हा क्वालिटी मेंटेन आहे.
नार हा.
हा आणि खाण्याचं पण कसं केलं त्यांनी त्या दीड हजारा मध्ये तुम्ही जर तिथे जाऊन पॉपकॉर्न वगैरे स्वीट कॅण आहे तर त्याचे कूपन परचेस होतात त्या दीड हजारातनंच.
हा हा आपल्याला म्हणजे जे काय हवं ते त्यातून घ्यायचे. त्या पैशातूनच ते देणार आपल्याला सगळे.
हा मग ते पण करू शकतो आणि त्यांनी काय करतात एक शो ठेवला त्यांनी वाईन परफेक्ट कशी बनती त्याच्यात पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे त्यांचे वाईन जेवढं ते सुला वाईन बनवतात ना सुलावाल्यांचे चे आहेत जेवढे प्रोडक ते सगळे दाखवलेत दीड, दोन तासाच्या त्यांचा ते पिक्चर टाईपच हे म्हणजे ओरिजिनल दाखवत्यात. कसं बनत आणि टेस्ट करायला पण देतात आपल्याला. म्हणजे अ कशी लागती काय असं म्हणजे, म्हणजे बळजबरी नाही त्यांची आपल्या ह्याच्यावर आणि मग ते बघून भरपूर मोस्ली करतात. आता ते कसं कॉमन झालंय आहे ना सुलावाईन हे खूप फेमस आहे. मग हा आणि मग त्याच कसं आहे. तिथनं जर आपण त्या तिकिटातंन उरलेले पैसे जे आहेत त्याचे जर आपण वाईची बाटली घेतली तर आ आपल्याला कन्सेशन मध्ये मिळते त्यांचे खूप डिस्काउंट आहे जे ओरिजनल
हा म्हणजे आपल्याकडे जास्त रेट असतील तरी त्यांच्या इकडे कमी ना रेट न मिळत असणार.
कमी रेटने आणि त्यांनी खूप सारे ऑफर्स ठेवल्यात म्हणजे मोस्टली त्यांच खप पण भरपूर आहे. त्या वाईनच्या माग आणि ऍडवटाईजमेंटन नाही ऑल इंडियाच प्रसिद्ध आहे कोणाला पण म्हणजे सुलावाईन हे खूप प्रसिद्धच आहे. त्यांनी डिस्काउंट पण खूप दिलाय सुला वाईन वर.
पण आपल्याकडे ते आपल्याकडे देताना पण ते महाग, महाग नाही देणार ते आपले हे काढणार ना
हा तिथं आपल्याला आता समजा बाहेर दीड हजार रुप आपल्या मिळतात ते आपल्याला हजार रुपयालाच देतात आणि त्यांचा परत असं डिस्काउंट आहे की दोन वाईंच्या बाटलीवर एक बाटली फ्री असं अशा, अशा ऑफर्स ठेवल्यात त्यांनी. हा मग त्यामुळे आणि आता मोस्टली कसं कॉलेजचे वगैरे पोरपोरी पण भरपूर असत तात ना जाणारे मग ते होऊन जात ते खप भरपूर पैसे मिळतात त्यांना. त्या वाईन दीड हजारमध्ये सगळं.
हा.
ते आवडलं. म्हणजे ग्रीनरी खूप छान आहे आत. फोटोशूट पण चांगलं करू शकतो.
हा. म्हणजे नवीन कोण जाल त्यांना काय अस म्हणजे वाट- -णार नाही की आपले दीड हजार फुकट गेले असे. आपण बघून मन समाधान होईल त्यांचे.
ते पैसे फिटल्याचे म्हण समाधान आहे. की हा फिटले आपले पैसे.
-णार नाही की आपले पैसे खर्च झाले तिथे ऊगचं. जेवढं ब काय बघण्यासारखं पण भेटलं नाही असं. असं पण होणार नाही ना?
हां. तशा टाईपमध्ये ए ते. एक एकदम व्यव चांगलं आहे. असं काही वाईट नाही आहे. म त्यामुळं मला वाटतंय- ठीक ए. दीड हजार रुपये आपले गेल्यासरशी बघण्यासारखं होतं. म काय आम्ही ते तेवढं बघितलो-
ट्रिप एक दिवस काढुया तिकड.
जाऊयात की. आणि भर- -पूर होत. पण आमचं कसं झालं ते दोनच दिवसात आलो रिटर्न. त्यामुळे जरा दगदग. हो मग ते आमच भीमा शक- -कर राहिलं. त्रबकेश्वर राहिलं. वणीची देवी तिथनं जवळ आहे.
ते महादेवाची मोठी पिंडच आहे ना? मूर्ती आहे.
हा मूर्ती फेमस आहे ना? भीमाशंकर. आणि त्र्यंबकेश्वर राहिलं. परत हे राहिलं वणी - -ची देवी तिथन जवळ होत. नाही नाही नाही त्र्यंबकेश्वर अ- ज्योतिर्लिंगापैकी एक-
ज्योतिर्लिंग हा ज्योतिर्लिंगाचं पण हे.
हां. त्याच्यातल एक आहे ते. मग ते कसं होतं? गेलं त अग चार पाच दिवस झाल पाहिजे. असं एक न दोन दिवसात मग ते उगी- जायचन जाण्या येण्यातच ट्रॅवलिंग मध्येच वेळ जातो. चार न पाच तासाचा प्रवास नाही मग उपयोगाचा.
तेवढा तरी कमीत कमी पाहिजे. तेवढा पूर्ण भाग आपल्याला फिरायचा झाला-
फिरायचं झालं तर. हां. ते तेवढं हाय. म्हणून मग- काही झालं त राहिल तर राहिलंच. तेवढ बघून आलो म न्यू - नाही तसा माझ्या मुलाचा काही प्रॉब्लेम नाही. तो चांगला फिरतो खातो बाहेर गेल त काही टेन्शन नाही-
टेन्शन नाही. नाही त्यांच हेच्यात म्हणजे- त्यांच हे उलटी झाली. हे झालं त्याच्यात- -तच आपल आपला मूड पण जातो. आणि सगळ हेच होतय. हां. ते आणि असतय आज सर्दी वगैरे होते. ते आणि असतेयच ना?
नाही आता काय प्रॉब्लेम नाही त्याचा.
ते भारी ए आपल.
हम्म. बाकी आणिक झोपायची तयारी?
व्हय आता झोपायच.
चालेल. म झोपा म. सकाळी करते निवांत.
बरं बरं चालेल.
हां.